हो आवाज नाही येत ती मॅडम घेत
माझा येतो या
हो आता आला
आता आला का?
हो ते चिकलाने पण लावला होता. पण, तिचा पण आवाज न येत होता
हो का?
हो.
तू ने ट्रक मध्ये आहे का?
हो आता बाहेर आ
हा हा हा झालं. तुझं झालं?
झाली बाकी बाकी हे ना. हो हो बाकी काय नाही भेंडी बनवून ठेवले भेंडी बनवली ये. हो.
देवीचा आवाज येतोय
हम्म. ती रडते. हो काय बनवलं तुम्ही?
हो, शशिकला नी आता लावला होता पण आलाच नाही आवाज नाही येत होता तिचा. हो.
दिदी कस काय रडते? तिला स्तनपान केलं नाही
रडवतिला ब भूक लागली तिला सुसू केली तिने आताच लगे रडते हा खूप दिवसभर झोपली ती आज. हो.
रिकामा ऑडिओ तिला मस्त स्तनपान कर हा, आपण लोकांना शिकवतो. तस त्या पद्धतीने व्यवस्थित आपले आपण लोकांना इतरांना सांगतो पण आपल्या पण मुलांना ते हाव. झालं पाहिजे.
हो. त्याच्या प्रमाणेच पाजते तसं. उठून.. हो पाजून देते ना.
हां.
दिवसा झोपते रात्री उठून जगते ना. हो. रात्री साडेबारा नंतर उठते जागी भंगा ते तेे.
अ
साडे बाराला.
ते चार किंवा पाच. हा, चार वेळा तर हे रात्री पाजून द्यायचं. जिरं पण झोपलेली असेल तर तिला उठून.. पाजवून द्यायचा.
हो.
हम्म हम्.
ती काय? रात्री साडे नाही. नाही ना, अजून नाही आले. तेच. तिकडं असतील ना! नवं नगर ते भाव. साडेचारला. चारला असं, झोपते ती सकाळी. डायरेक्ट. रात्रभर.. जागी राहते. घेऊन बसावं लागत ना. हो.
हा मग बस.
हं हं. किती? झोप लागते ना. राहू. झोप लागते ना. म. तेवा चांगली झोप राहते ना, तेव्हाच उठते. रडते. रिकामा ऑडिओ
आईच आई हेच आई होण्यास आई असल्यास हेच हेच आहे
तेच ना मग बघा हा जिव अकरा सव्वा अकरा पर्यंत चिऊ जागी राहते हा त्याच्या नं तर थोडस झोपलो का लगे ही उठते हा
हा मग आता तुला दोन दोन मुली झाल्या आहेत दोन मुलीची आई आहेस तू आता सांभाळावं लागेल तुला
हो ना तेच आता
हम्म
तस रडत नाहीती खेळते तस जास्त हो रात्री प पण बसावं लागतं तिला दु हम
हा तेच त्यांना ते ह्या वयात त्यांना वेळ द्यायलाच पाहिजे लहान मुलांना हम्म
असं चिवने पण झोप काढली मग सावित्री आता त काय माहित ती पण तेव्हा जात नाय दुपारी झोपून गेले होती ती पण हो दोघी आता हो नाव लिहून त्यात नोंदवून दिलेला आता काय माहिती किती कव्हापसून बो हो म्हनायल ना
हा मग शाळा कधीपासून सुरु सुर होणार आहे तिच्या
आता पंधरा पासन जाणार म पंधरा तारखे पासून हो काय माहित ती पण बसते का नाही एक दोन दिवस बस जावं लागेल कोणाला पण
स तिला सवय लागेल तोपर्यंत.
ह. हो ना.
हम्म.
हो.
चांगलं आहे शाळेत पाठवा तिला हूषार ये ती
काय माहिती आता. मोबाईल बघते जास्तच हो.
ज ह
नाही नर्सरीमध्ये बसणार ना पहीले, नर्सरीमध्ये बसणार ना पहिले हो नर्सरीमध्ये हो.
अच्छा. म ज्युनिअर केजी ला का? ज्युनिअर के जी मग पहिली असं.
मग पहिली हो तेव्हा सहा वर्ष पूर्ण हो तील ना मग. आता तीन वर्षाची झाली ती. नर्स हो.
मला तर हे माहितीच नाही ग काय पहिलं येतं तेच माहित नव्हत. तरम
शशिकला काय म्हणत होती.
नाही शशिकला ना
म.
शिकलाने पण कॉल केला
ह.
त ती पण सांगत होती आता आंघोळ करते कपडे धुते
ह. तिला करावं लागेल मला आज.
हो. आता कपडे धुन सुकवते तिचा पण कॉल आला होता.
हो का?.
हो.
हम्म मी सुररेखाला केला होता ती गावाला गे
मी पण लावला तिला तर ती गावाला गेले होती
हा
तीच सांगत होती म्हणे ह लावू नको म्हणे रेंज नाही आमच्या इथं असं सांगत होती ती
हां हां
हो
ह
मॅडमाना लाऊन सांगायचे ते म्हटल हो आ
येऊ ना मॅम आता दोन तीन दिवसात येऊन जाणार आहे तिची शाळा पण चालू होऊन जाणार
हा ते काय नाही काय असत ते णे सहा स महिना पूर्ण झाल्यावर काय हा काय असत काय कराव लागत त हॅलो हॅलो नाही हो हॅलो